गुड मॉर्निंग, काय चालय?
का दु.
कॉल.
आवाज बसलाय वाटतं तुझा?
स्लो येतेय का? एकच मिनिट थांब. दूध आलय ना आमचं दूध घेते. ते.
काय झालं.?
दूध आलेलंय ना ते दूध घेत होती.
हा. हा.
हम्म झालं काय चहा वगैरे झालं.?
हो सगळं काम आवरलय आज-आज फक्त.
आज कॉलवररच काय फक्त. ड्युटी.
हळू-हळू कायतरी पडलं.
नाही पडलं तांब्या हाल्लं पाण्याचा.
अच्छा.
हम्म.
अगं इचे वैशाली सोबत सगळे हे झाले. दोघींचे कॉल नाही लागत.
हो काय.
हा एवढ्या लवकर कसे मिनिट झाले पण.
काल मला मामींचा पण फोन आलता. त्या म्हणतात अगं माझं तर टा पूर्ण झाले काय. एकशे ऐंशी मिनीट. त्यांच्यावर चालू होत. ते जोडला तर रात्री आलता त्याचा. अकराला फोन मी झोपलेली होती. पण मी उचलला.
अच्छा मग त्यांच्या तीस-टास्क पूर्ण झाले.
नाही बाराच कॉल झालेत. नाही सॉरी अठराच कॉल झालेत. बारा शिल्लक राहिले.
आणि मिंट कंप्लीट झाली का?
हा. हा तसं कस झालं. काही कळतच नाहीय.
मला तर काय समजत नाही कितीची लिमिट आहे ते. तीसची कॉलची की काय तुला पुढे नाही ना अजून.
नाही दुसर आल ना मला ट्रान्स्क्रिप्शन काल माझे दहा हा झाले. आता परत वीस आले मला.
हो ना.
हा ते टाईप करायचं नाही का ऑडिओ ऐकुण.
हो. हो. हो. ते सोपं हाय फास्ट होत. फक्त डोळे दुखतात ग.
डोळे जातात ग. ते हे बर हाय आपल.
हा ते कंटिन्यू बघून सवय नसते ना.? आपल्याला डोळ्यांना त्रास होतो तेच वैशालीने आता फोन केलेला म्हणे लागतोय का बघ. तर नाही.
मला पण लावलेला तिने मिस कॉल मी एकजणसोबत बोलत होते ना, नंतर मग तिला रिपीट ट्राय केला तर. ते बिझी आहे सांगतय.?
आता का.?
हा.
माझ्याशीच बोलत होती मग ती.
जस्ट म्हणजे तिचा ठेवला.
हा. हा. हा मग तेच. आम्हीच बोलत होतो. मला म्हटली तरी कॉल येतो कुणाचा बघू दे.
सविताला करायला पाहिजे ग. सविताचं तर काय रे.
त्या दिवशी नाही नॉर्मल केला होता मी तिला. गावी आली ना जाऊन. तर काय करशी करायला, आणि ते ऍपच चालू होत. तर तिला वेळच नाहीे म्हणे बिलकुल. बाकीची सगळी कामं पेंडिंग आहेत ना. तर म्हणत होती की मला जमत नाही. मी तो ऍप फक्त डाउनलोड केला. ओपन पण नाही करून बघितला टाइमच नाही.
हो काय.
असं बोलत होती. भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला ना. दिवाळी मध्ये कवा.
हो बोलली मला पायाला लागल.
लागलय पायाला हा मग.
आधी काही लक्ष दिेलं नाही. मग ते पल्स झाला. ते परत थोडस ऑपरेशन करून. ते काढलं तिथे थोडं पाईप टाकल्यासारखं केलंय वाटत.
हम. मी काल पण केलेल्या मोदीला भाऊजींसोबत बोलायला. त्यांना थोड रचार्जस केले हा. मग ते त्याच्याच गडबडीत आहे सगळं.
हम्म.
तर म्हणे घराची कामं सळी पेंडिंग आहेत.
मग आता आली सगळीकड फिरणं-बीरण चालूच आहे.
काल गेलेली ती मूवी बघायला. बघितली स्टेटस.
ह बघितलं-बघितलं देऊळं बंद.
ती पण बिझनेस कुठे तरी काढत आहे बाबा.
सगळ्या ह्याला आता कार्तिक गत. त्याच्या आधी कोणाचा काकांच ऐंशी वर्ष पूर्ण झाले बड्डे ला गेलते.
त्यांच्या काकांचं का.
नाही त्यांच्या ऑफिस मधले. एक जण होते त्यांच. गेल काय.
हम. ते फ्रेंड सर्कल भरपूर आहे ना. भाऊजी त्याच्यामुळे का ना फंक्शन चालूच. राहतात.
अग मग ती जाते ते महन. महत्वाचं.
ते भावजिच नेतात. कंपल्सरी सगळे फ्रेंड सगळी फॅमिली अ. आ असता असावी लागते. तिथं हजार म्हणून असं वाटत सगळे तर आपण पण चला. असं होऊन जात त्यांचं. आणि खूप वर्षापासून आहे ना का.
आमच्यात हेना जाम कंटाळा येतो. कुठे जायच कोणी आमंत्रण दिल की. कुठे जायचं पहिला टेन्शन. आता तेच काकांचा फोन आलता. त्यांचे वास्तू शांती हाय परवा.
हा.
मला म्हटलं ये प्रयत्न कर म्हटल. तुला आठवतात का ते आपण. त्यांच्याकडे जायचं. साठेसरांकडें ते राहायचे. राजू काका आणि बंडू काका जवळं भाऊ-भाऊ.
हो नाव ना
अगं त्या मावशीला घ्यायला आपण जायचो बा. आपल्या देशपांडे सरांचा सकाळी एक क्लास सुटला की. त्या आमच्या यायचे काका ड्युटीला जायचे नवीनच लग्न झालत.
हा नाव आठवत नाहीत.
दोघं भाऊ-भाऊ होते ना ते पेप्सी कंपनी मध्ये दुसरे कुठ त्या काका. गावाकड घर बांधलं. तीन चार मजले त्याची वास्तुशांती म्हणजे म हेच्या आत्याची मुलंच. होते ना ते.
हा. हा. ह.
हम्म.
गाणी ला.
ते दुसरे काका आहेत. गडू काका ते अमेरिकेत. ला असतात अगं वर्षातून वगैरे एकदाच येतात. आणि हे राजू काका नगरला असतात.
अच्छा. आता असं होत ना आपलं कि. मिस्टर नसतात आपण कुठे एवढ्या परत लांब. जायच.
हा ना ग आता गावाकडे जायच. तेना सुट्टी. मी एकटी. कस जा जमणार आहे आता.
हा. आणि तुला खरं सांगू ह्या लोकांना कामाव्यतिरिक्त एक्स्ट्रा काहीच आवडत नाही.
हो काम लगे असं कस. तरीच होत. हो बाई हे तर म्हणतात काय खर हेना आणि त्या पूजाबिजा तर अजिबातच छंद नाही त्या
हा. बरोबर आहे काम एके काम पाहिले असत बाकी काय
आणि जेव्हा चुट्टी असेल ना तेव्हा असं वाटत त ते घरात बसून निवांत वेळ घालवावा.
हा.
जव भा घरात टाईम घालवता येईल ते पण घरात म्हणजे काय अस फॅमिलीसाठी वगैरे नाही स्वतः हा मोबाईल म्हणसोक्त बघणे.
अग आणि तरी बोलतात मला कठे टाइम ये मोबाईल बघायला ही ही. हा हो अरे कंटिन्यू लॅपटॉप समोर असला ना तरी आमच्याकडे तर एक साइडला पोटावर मोबाईल ठेवून रिल्स चालू असते. सिरियसली मी रात्री भांडली अ क्षरशा अगं किती वाजल्या माहिते अकरा कि बारा वाजले एका सायीडला लॅपटॉप पोटावर तो फोन रिल्स चालू ए मी कुणठे बघ तोय दिवसभर हे बघ मी काम करते अरे वा मग हे रिल्स मला बघायला ठेवले म्हटलं.
आणि माहित आहे का मला पण हेच म्हणतात. कि कुठे आम्हाला दिवसभर टाईमच नसतो, टाईमच नसतो. अ घरी आल्यावर बरा भेटतो टा
खरं कोण मानेल सांग.
हो ना होय.
मला काय वाटत मग मी तेच आता आपल्याला समज त ग सगळं ठीक
मी तर हेना हेन्ना नाही त्यांच्या मो बाईला म्हणत असते पडू दे बाबा कुठेतरी कधी कधी टॉयलेट मधे जाऊन बसतात. अग हिहि मी म्हणत असते आता चाललात काय मध्ये घेऊन पडून देतो मोबाईल त्याच्या.
नाहीय तर काय अक्षरशां शी बाबा ह बरोबर आहे ना आपण ना रा त्री फक्त संध्याकाळी आल्यावर अपेक्षा काय करतो की कमसे कम थोडा दहा पंधरा मिनि टं तर आम्हाला बघा आमच्याशी बोला कंटिन्यू फोन सोबत.
म्हणजे आपल्याला गृहितच धरतात आता मी घरात नसतं तुम्हाला काही टेन्शन
हा.
आणि सगळं तर जागच्या जागी मग काय प्रॉब्लेम आहे.
मी माझ मत कस प्रत्येक जण आपापल्या जागी ना योग्यच असतं आपलं काम आपण व्यवस्थित करतो मग ते कोणी असू दे स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे. आपली कामं येणार आहेत का त्यांना किंवा आपल्याला त्यांची कामं नाही जमणार. त्यातून पण वेळ काढला पाहिजे ना ग वेळच मिळत नाही नंतर म्हातारा झाल्यावर काय उपयोग.
आता राहिलंयच काय?
पायाची गोळी घेतली. डायबेटीजची गोडी घे बीपी शुगरची राहिली.
थायरॉइडची खाल्ली.
नाही तर काय यार.
आता जेवायचं का मग गोळी घेऊन किती टाइम झाला.
मी सकाळी आत्ताच जस्ट निघता निघता तू औषध घातलं ना माझ्या डोळ्यात म्हणून माझा डोळा दुखतोय अरे हे काय प्रकार आहे. तुझ डोळा तुला नको काळजी. उशी जवळ आणून ठेवतोय फक्त. हो ते टाकणार कोण सांग तरी ऍटलिस्ट की बाबा हे बघ माझ्याकडे ड्रॉप आहे माझ्या बाजूला तू झोपताना माझ्या डोळ्यात घाल औषध आणि झोपून जा मग माणूस आठवणी करे, मला काय माहिती राईट लेफ्ट कुठ ड्रॉप ठेवलं एवढच. सकाळी भांडत होता.
काय बोलशील सांग जाता जाता निघता ना. काय त्यांना उत्तर द्यायचं म्हटलं सॉरी बाबा वि
आमच्यात पण तसच आहे कळत नाही का गोळ्या द्यायच्या. एवढं बलाय आता रोजच माहिती झालंय ना म्हटलं अरे काय जागतात ते उपकार करता का काय म्हणल ग्या आलय ते ठेवा म्हटलं गोळ्या.